अच
हॅलो,
हॅलो, हॅलो, हॅलो,
आला आला याय लागलय याय लागलाय.
हा नत चख कीछान
चहा पिला बघ तू तू पिलीस काय.
तला तला खयली म बल खय ते तुला मेसेज करण होतो.
नाही मी आता आवरलो. मग म्हंटलं बघूया काय करालस. आणि काय चालेय केलीस काल फोन सगळ्यांना
केलो की. भतला भटला भट सल्याला वाटत
भक्तीच संपते का तसा त्याचा काही विषय नाही कोणाला पण के ज्यांच्याकडे ॲप आहे त्यांना कुणाला पण केलं तर चालतंय. क
हा हा
मग माझा पण झालायच की टास्क पूर्ण खर मला करता येतच की फोन
असं र हा हा चालेक, ह ह
आणि काय चाललंय बाकी,
आणियबेल या
पडायला लागलाय भरपूर,
खय मठो खय
सकाळ पासन उघडायचं नावच घे ना झाला. कंटिन्यू पाऊस पडा लागलाय. कंटाला आता पावसा आचा
होस नाही नाही म्हणून तू आता फस म्हणाला तर
आता मुंबईत ब तिने फिरायला पाहिजे मग
आणिम कायेत
आता आता रेल्वेन नाही आता बोट घेऊन यायला पाहिजे.
हम्म.
र त झाले होय की नाही.
चाले ले झाले.
इकड पाणीच पाणी इकड पण पडायला लागलाय पाऊस आमच्यातल्याच नाही तर माझ्या मित्रमैत्रिणीच नाही तर, क न पाऊस पडालाय फिरायला जायचं ग बस देवा सारखं म्हण
हो ना हो माझ पण वाच नाही झा पण वाच नाही हो, हो म हो हवा माज झाल होय होय.
रात्री मी आलो नव्हतं आमचं काम होतं. बच यांच्यासाठी मी माझं नुकसान करून घेतलो. आणि सगळेजण आपला आपण फिरून आलेत की ग.
हा.
मी म्हणल तुमच्यासाठी मी गेलो नाही म्हणलं ट्रीप ला. आणि असत केला सवय म्हणलं.
ब याकण सा आणिमषण
अगं नाही त्या वेळेला काय झालेलं. आमच्यात ते सर ज म्हणजे केवशीी जे होतं सर ते सर गेलेलं आणि त्यांच्या जागेवर नवीन मॅडम येणार होत्या मग ते त्या मॅडम अजून हजर व्हायच्या होत्या आणि, बरोबर एका सरांच्या वर सगळा लोड होता. मग सर काय म्हणते त्यावेेळी मला आदित सरांनी सांगितलंलं आदितती्य एक मॅड म इईपर्यंत पंधरा दिवस काॉपी चुकवू नकोस बाई म्हणून काय. मग नाही म्हणलं बर नाही चुकवत आणि बरोबर तेवढ्यातच तुम्ही ती ट्रीप काढला असा. मग आता मी सांगितलं एवढं य हजर चुकवत म्हणणार आणि थोडी घऊन चुकवल्या म्हणणार मोठ्या मोठ्या बुद्यानी. गावाकडे फिरायला गेल्या. मग मग परत राहिलंच माझं त्यांच्यासाठी. मग काय अवघड्याच काम आहे. होय मज्जा आलती म्हणून सांगितली की.
ब नाही. आता बंद झाले वाटत
काय म्हणलीस आ
होय ते जसाानवेचु ध .
आवाजी येईना.
हॅलो.
हा बोल. हा आला बोल.
का आपण ल ललली आहे.
हा.
आग ते लग्न लग्न झालं होते म होण्याला दि लोणार
माहितय कि ती सिया गोयल तिन ढकलून दिलं ते माहतीय की.
गळ ब बत जी जी सगळे हा सगळीलात बोलून. का हा हा अ. हम् ब बजच मिट.
हम्म बंद करून टाकलं बरं झालं बंद केलं ते आणि कोणतं जाऊन ढकलून द्यायचं. अग ती नुसता वीस वर्षाच्या आता. तीच धाडस बघ की.
बघ बघ म्हण घांगाली काय ब. बा बालाला.
होय नाही म्हणून सांगायचं कशाला एवढं मारायचं कुणाला तर.
ब. कायववड ए का
होय. हा तर परवा क नाही यांच्याकड आता नको नको ते नको. हो बोलायला
ह ह ब
होय तेच की नाही साधा फोन करून सांगायचं ते काय कोण ऐकायला येत नाही
हा
एक कुठ तर ट्रान्स्क्रिप्शन ला कोणाला तर गेलं
होय
होय ति परवाच त्या हिच्या सारखी अवस्था व्हायती आपली पण भक्तीसारखी अवस्था व्हायची ग आपली पण अगं किती टास्क आलेलं भक्तीच हे ना ऋतूला ते हे करायला ट्रान्स्क्रिप्ट करायला
हो नाही नाही ब तीन महिन वाटतय बहुतेक
हय काय वाग टाईप करून करून बास झाले
तीन महिनचेॅस ब म तीन महिने वाटत ते
हम्म करायचं काय आता काम आहे आपल्याला काय दुसरं
होय तेवढ पण हे
मग तुझ्या एडमिशनचं काय अजून पुढे काय
होय चालु आहे आता अजून
आमच्यात तर त्या आमचं एक सर्टिफिकेट आलंय आमच्या युनिव्हर्सिटीचं पोरांनी डिग्री पूर्ण केल्या आणि सर्टिफिकेटच येन झाले काय माहितीय तिकड जाऊन म्हनायला लागल्यात युनिव्हर्सिटी रायगडला युनिव्हर्सिटी आहे रायगडमध्ये डोंगरात आहे
आग आग एवढ्या लांब जायचं
आता माझं आलंय ग बाकीच्यांच आलं नाही त्यांना मी कुठलं पुण्य केलतो माझ गावाच्या पहिला आले कॉलेज मध्ये
हा कॉलेज मध्ये येतेय व्हय
अग कॉलेज मध्ये येतय पण आमच्या बॅचच काय झालेलं आमचा जो डेटा होता तो युनिव्हर्सिटीकडन गेलेला डिलीट झालेला करप्ट झालती फाईल मग आमचं कालेज युनिव्हर्सिटीकड नव्हतं मग ज्यांनी ज्यांनी प्रोव्हजनल सर्टिफिकेटला अप्लाय केलेलं त्यांचं सर्टिफिकेट कॉलेजमध्ये आलं आणि ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलं नव्हतं त्यांची सर्टिफिकेटच आली नाही काही जणांच रिझल्ट आलं नाही मग त्यांनी तिथं जायचं म तिथनं घेऊन यायचं
काल एड लाल जायच कोठ आहे म्ह
मला लई शिव्या दिली तसगळ्यांनी तू तुला कस काय आलं तुला कस काय आलं मला म्हणत काय माहित मलाच मलाच धक्का बसलाय म्हणल मला कस काय आलं
सरप्राइज आलंय म्हणायचं की
सहाशे रुपये आणि स्टेशनरी फी कंड क्लासनं कोणच भरली नव्हती कोणच भरली नव्हती आणि काय झालत आणि त्या अखंड क्लासच्या लिस्ट मध्ये फक्त तादितींग प्रदीपराव ईगवले सहाशे सत्तर रुपये पेड पेड नाही पेड म्हणून आलतं आणि मी प फीस भरली नव्हती ती स्टेशनरी ची मी मला पण प्रश्न पडलेला मी भरलीच नाही तर म ते म आणि लिस्ट पडली काय उद्याच्या उद्या सगळ्यांनी स्टेशनरी फी भरून घ्यायची. आणि ज्यांनी कोण भरली नाय त्यांना उद्यापासनं स्टेशनरी मिळणार नाय. उद्याच्या उद्याच घ्यायची. आणि लिस्ट चेक करून घ्या. म्हणली काय त्या लिस्टमध्ये फक्त माझं नावाच्या पुढच पेड की, मीच शॉक मध्ये होतो मी कवा भरल्या? आणि सगळीजण मला फोन कराल्यात आदे एवढं स्वतः हाईस व्हय स्टेशनरी फी भरल्यास आणि सांगितली पण नाहीस आम्हांला अस त मी म्हणलो आ भरलीच नाय तर मी काय सांगू म्हणलं अ खोटं सांगू नकोस आ या असं तर आ नही म्हणलं भरलो मी फी आता भरलो असतो तर माझ्याकडं फाईल कागदं काही तरी असती म्हणलं काहीच नही म्हणलं म काय केेलं माहितीय का मी असंच एक एक एक एक फाईल एक्स्ट्रा अशा दोन फाईली केल्या. आणि त्या दोन फाईलीत पेजेस होती शिल्लक. ती घातली आणि सबमिशन केलं.
नाहीच मग न्ह नाय ग
असू दे घे तेनि लय लुटलंय आम्हाला कॉलेजवाल्यानी तेवढाच फायदा झाला तेंचा
लई लई गोळा करत्यात आता काय फी माफ केल्या म्हणी की पोरींना काय तू हायस काय त्या क्रायटेरियात ए सगळ्या मुलींना फी शाळे कॉलेजची फी बंद केल्या म्हणे
व्हय मग ते म ते सगळ्यांना हाय फॅन लावलय फॅन नाही बघायला पाहिजे ग
त्या चंद्रकांतदादा पाटीलन केलं नाय व्हय मधी बंद सगळं
हा हं
त्या भक्ती पण तेच म्हणली की मला कॉलेजची फी नाही. कॉलेजची फी नाही म्हणून कॉलेज डेव्हलप मेन्ट फी म्हणून फी घेतय अस सांगितली. ट्युशन फी घेत नाहीत डेव्हलपमेंट फी म्हणून घेत्यात म्हणजे ती डेव्हलपमेंट म्हणजे कसलीस सांग बेंच वापरला, लाईट वापरली, लायब्ररी वापरली त्याची फी म्हण ती.
हा तेच की मग लायब्ररीची सगळ्या सगळ्या
तुला चांगलाय सोड तिथं तुम्हाला चांगली चांगली कॉलेज आहेत मुंबईमधी आणि ज्याला प्लेसमेंट येतय तेच बघून घ्यायच म्हणजे आणि बाहेर शोधत फिरायला लागत नाही म्हण जॉब ते कुठं हुडकत बसतीस आणि डोकं फिरायची वेळ येत्या आम्ही शोधालोय बघ आता
अ चांगला
रोज एकाचं दार पुजून पुजून कन टाळा आलाय. वो तुम्ही घेता काय? वो तुम्ही घेता काय?